हॅलो! काय काम करून राहिल्या?
आम्ही चुक्याची भाजी कापली आतापर्यंत. हा चुक्याची भाजी काप, आणि आता आद्रक होउ राहिल.
हाव का. हा, आम्ही काय आत्ता गहू फिल्टर करून आलो.
कुठ काडल? केल ते
तिकडंस टाकेल होता ना, बा बारकूस तिकडं.
तिकडं घरी?
हा, तिकडं त्याच्या प्लॉट वर.
हा का,
ह मग आमचा दोन्हीकडचा होता. वसईचा होता, घरचा होता.
मग दोन्ही तिनी काढून घेतली का?
हा, अग वा आ
घरचं किती झाल?
अ घरच्या झाल्या पंधरा गोण्या.
पंधरा गोण्या झाला तेवढा का. तिकडचा का? तेल आमच्या गाव हा.
अंन ह्यो झाला सतरा का अठरा गोण्या.
चांगला झाला मग, हा कधी काढते आता राहिलेला?
आता आजच म्हणल होत मशीनवाल्याला मग आता कान संध्याकाळी येत काय?
म्हणजे ना ते आशेच उलपडू राहिले ना खाली.
हा नाव ना ने आज काढाचं सन आता पाऊस सांगेल होत.
म्हणजे आता तो आडवा पडला म्हणजे ज्यादा सुक्या जाणार.
हा ना, पण मग आता मशीनवाल्याच्या हाती आहे न हो आपलं काय हे वत मशीन नाही आलं त म्हणून
एवढ्या लवकरच लवकर आलं तेवढं चांगल.
हा ना, आज पाहू न मग, आज कच जमलं त घेऊस काढेल तो.
हा तेच ना, पटकन होईल जे होईन ते हाताच्या गोण्या.
हा निघला असता तो त, तीन गहू क्विंटल संगस झाले असते बा.
हा, आता हे आर्वी च्यान निघून गेलं आणि ते तसंच राहिलं माझं.
हा ना, आता ते तसच राहिलं ते अस राहतय या मशीनचं मग या मशीन काढल्यावर.
ते केळ नको.
अ,
हारवेस्ट सरे सरेनी.
नाही नाही, सारे आद्रक चुरा नसती झाली का? नाही नाही, उभा बी नाही कसा बी नाही.
बाई गं.
चाक काहातून जातीन त्याचे?
नालीकुन
नालीतुन कस काय चाक जाईन?
उन्हाळ्यात नाही जात कधी जाऊ अस कधी दाखवा.
नाही नाही, चाक मोठाले राहतं न त्याचे?
हा का, नाही मग म्हणे त्यो नालीत बस
खडे काय पुरीे वर थोडी राहत्या साईटला बी राहत्या नव.
हा आडवा जायेल होता हार्वेस्ट. तीत भरपूर खडे चुरून
हा मग तेच म्हणून राहीले ना, असं जर काढला असता किती चुरा झाले अस
आम्हाला दोन तीन खडे वरच्यावर सापडले होते. मग मी तिला एक दिला होता. मी एक घेतला होता.
कोणाला?
त्या मालकीण ना.
आव का.
हम्म.
म्हणली नाही का न्या म्हणून
हा.
म्हणली नाही का दोन्हीं न्या म्हणून?
नाही नाही. तिला दाखवलं तिनं हात पुढ केला मग मी म्हणल, तुला एक. मला एक.
अरे मग काल एक त्याच लगे हे होतं होत. म्हणाच ना मग ने तुम्हाला सून
नाही. मालकीण आहे बुआ ती.
हा जरी मालकीण असली तरी काय लगि सोन्याने हे करू लगे.
काही असो. पण मग दिलं तर मग तिने घेतलं. मग आमची जोडीदार म्हणे मला नाही दिला. मी म्हणल मालकीन ला विचारवं लागतं ना आधी. हा. आता मंग म्हणे बर केल जाऊदे.
नंतर म्हणली का न्या तुम्हाला?
हा हा त्यांनी खुनवलं फक्त मला.
हा का.
हा.
अवघड आहे.
हम्म. म आपल्यासारखंच कुठ राहतं कोणाचं.
बसय का? काय म्हणल्या?
चालेल मग. काय चालेल मग अजून.
आमची आई आहे ना आई.
आ.
आमची आई आहे ना.
तुम्ही तन म्हणेल उद्या आण.
अरे मग भाभी म्हणे मग सोनकिडे असतील तर काय करशील?
काय आत?
तुमच्या जात.
ह एक सोनकीडा नाही आणि भा भाभीला माहित नाही का दरवर्षी त्यांचा जाऊ बाया आमच्या जुने गाऊन येत्या.
नाही म्हणण्याचा भाग मला तेच म्हणल्या.
हा.
म्हणून मग मी काय केलं. डायरेक्ट माणिक राव आणि इकड
हा.
हा तिकडे गेल ते.
हाव का. नाही हो. आमच्या गावाला लगे डंका सुद्धा नाही.
डंका नाही. मग ती नाही ना आम्ही ते दा त अकरा दिले आणि त्याच्यामधून म्हण बाई माल कशी
हाव का. नाय आम चे गहू लगी नुसते कोठ्यातून काढाचे. नुसतं येड वाकडं चाळ चाळल लगेच तसे नेलेत. चारा त्या अवेरणी.
हा.
काहीच नाही राहिलं. मस्त कोरे दात होईल.
म जाऊन मग छटून जाऊन तिकून आणले मग ती म्हणी बई पाहुन जाते मी कामाला मला लय जय यल कामाला
हा का मग आज टाकून आले की काय?
हा काल पण आईने खोडून आचळूनचाळून ठेवला.
हौव का उद्या काढ द्या मला
आ
उद्या मा उद्याचे दिवस कार्ड द्या
उद्याच दिवस पाहिजे का?
हा
पहिले दोन तुमचेच हाय का
हा मग काय कार्ड महाग आहे का?
आहो ते कचरा कुचरा माया लागुन जाईल ना
हा ह ह ह ह
रायल जाईल नाहीयाल लावून जाईल मग जगई नक्की.
लई लई भेत नसतो आम्ही
नाही नाही तेवढं खारुडया ताटापुरता द्या अडीच तिने तर खारुदी. अडीच किलो त्या खारुड्या आहेत
हा का हा उद्या शिजायचय मग हिने म्हटले सुकाळ नाही खोडला तर
ये मग तू कुठल्या मी कुठून आणला असता मी का तुझ्याच कार्डवर बसले.
मी जाना
पण आता काय आलं इकडं तिकड जाऊ म्हणलं आता आई नको चोळला चळला
नवा नवा आहे हे
हा नवा नवा कचरा कचरा आणंगीन प तुम मला फायदा नाही राहणार का मा याला का सगळं. कचरा लटकून येईल.
नाही आमचां आहे ना तळून ते पूर्ण प्लेन ठेवा.
अरे किती पण चोळा तुम्ही पण एकवेळ
हा
अस ना तर सगळं ते पहिल्याला लटके ला तुला माहितीय का?
हा
नंतर आणून काहीच नाही राहत मग त्याला.
ते आहे म्हणा घेऊन सांगून राहिले फक्त मी बोलायचं काम असत.
आंघोळीला घेते पाणी आता.
हा का बर आंघोळ झाल्या अजून?
ए केलीस नाही ना मग आज अंघोळ म्हटलं ते घाण गव्हाचं. सगळा खकाना खुकाना.
हा अंगावर पडतोय
हा आता सगळं खाऊन पिऊन घेऊ ना आंघोळ घातली खाऊन पिऊन पेऊन गेल ना म आंघोळ घातलीय ठेवली ती
भया शाळत गेलास ना
हा सकाळी याला
हम्म.
मग आपलं चालू राहतं दिवनभर माणसाला काय माणसाला जायचं होत खूप काला
कुठं गोकुळे?
त्या यांचं ते राजभाऊच्या पुरीच होतं ना मळ्यात. अ जेनी कावकड ज रावळ्या देवळा कडं.
तीकड आहे का?
हा त्या राजूभाऊच्या पुरीच ति कल्याणी माहिती नाहो तुम्हाला? जाडी, जाडी शिव शि एक मोठी होती पहिले शिवानीच झालं.
हम्
आणि एक ती जाडी होती पा?
एवढं सांगू तिकडे साईडच्या नाही माहिती इथ लाल माती पर्यंत माहिती ते
आमच्या माळ्याला खेट आमच्या माळ्याला खेटूनच घर नाही किती दोन, तीन रोड वर.
ते टेलर अन ते राहते त्या साईड ला?
टेलर अन ते न कोणते?
कैलास टेलर नाही का तिकड भाऊ?
नाही हे हे तिकडं कायला?
हम्म.
इकड याच्याकड सोनखेडया रोड कड.
हा का नाही ते नाही माहिती बाबा इतक्या लांब नाही माहिती.
हम्म, मग बाकी काय चालू मग?
काही नाही आता काही आज कामच नव्हतं आज मग निखिल भाऊला फोन केला इकडं.
निखिल भाऊ का काही काळत नाही
हा मग काम त लागतच ना.
हाव. हे काय तिन सटर झाले.
आ?
किती सेकंड झाले?
ठेऊ का?
हा.
ह